हँलो.
नमस्कार मी ठीक आहेत. तुम्ही कसे आहात? काय चालू बाकी तुमचं?
काय काय नाही आता बस माझं हे हे माझ्या डोक्यात हमेशा चालत राहतो की ह टाइमला मी माझे ना मुलांना झो झो झोपवाय ची आता हे मी बंद केले त्यांना झोपवायचं. त्यांना हे टायमाला मी आता करायला लावते. असं झालं ना की ते आता झोपत नाही ना ते न का ते ना आता चिडचिडे राहतात. आणि खूप रागेत राहतात की त्यांची झोप होत नाय. तर मग मी काय करते त्यांची झोप पण खूप महत्त्वाची आहे तर मी ना त्यांला रात्रीचे साडेआठ वाजताच त्यांना मीथ सांगते की तुम्ही झोपून घ्या आपल. यांची झोप झाली ना मग ते सकाळी उठताना ते खूप फ्रेश असतात. आणि लवकर पण उठतात शाळेला जायला. आता ते झोपले नाही ना लवकर त्यांची झोप होत नाही मग सकाळी उठत नाही लवकर मग ते मग सगळं ते ना एक ते सायकल असते की हा तुम्ही आ लवकर झोपल नाही मग तुम्ही स सकाळी लवकर उठणार नाय नाय उठला तर तुम्ही शाळेत लेट जाणार म्हणजे उशिरा जाणार आणि उशिरा झाला तर पुरत तुम्हाला शाळाचा गेट बंद भेटणार. मग ते एक तुमचा एक अलग अस की हा आता तुम्हाला तिथं दुसऱ्या गेटाने तुम्हाला आता जायला लागणार आहे मग ती टीचर पण तुम्हाला खवळते की तुम्ही एवढे ल उशिरा का आला तर सगळं एक सायकल असतं की तुम्ही काही त्याक ते शाळा शाळा सुरू झाली असेल काही ते टीचरनी तुमला काय सांगितलं अस तुम्ही ते ते पण तुमचा जातो ते उशिरा झाल्यावर मग हो हो. तेच ना की तुम्ही हे सगळं सायकल असतं ना की जे जे तुम्ही काम करतोय ते सगळं तुम्ही टाईम मॅनेजमेंटमध्ये करा की हां आता तुम्हाला हे काम कराचं आहे तर तुम्ही आता तुम्ही दुपारी नाही झोपलं आहे तर तुम्ही आता लवकर तुम्ही सकाळी लवकर उठताय. तर तुम्हाला लवकर झोपायला पण लाग पाहिजे हे जसे की तुम्ही लवकर झोपा आणि लवकर सकाळी उठा. तर तुमचा पूर्ण दिवस खूप छान जाणार.
एक हे तर तुमच्या अगदी बरोबर. आणि पहिले बघा लहान मुलांना सवयच होती की त्यांना दुपार झाली म्हणजे बघा ते थोडं खेळून प आले ना थोडे थकलेले पण राहायचे ना तर मग जेवण केलं का ते स्वतःहून सांगायचे मम्मी पप्पा मी झोप झोप येत मला झोपायचंय पण आता तसं झालेलं नाही. आताचे मुलांना बघा बाकीचे तर मोबाईल मागतील मला जर जोपायच असेल तर तुम्ही मला पहि मोबाईल द्या मी मोबाईल बघता बघता झोपेन आणि तसं तर नाही ते मोबाईल बत बघत राहतील आपण झोपून जातो पण त्यांना झोप लागतच
झोप लागत नाही. अन सगळं त्यांचे त्या फोनचा असर त्यांच्या डोक्यात होतो परिणाम आणि डोळ्यांवर पण प परिणाम होतो परिणाम होतो आणि आपल्या शरीरावर पण खूप परिणाम होतो ते फोन बघण्या अ बघायच ते खूप खनडी सवय की तुम्ही ते झोपताना खू अगर तुम्ही फोन बघितलाय झोपताना ते सगळं आपल्याला डोक्यावर त्याचा परिणाम होतो डोळ्यांवर प डोळ्यावर पण अ परिणाम होत आणि डोक्यावर पण परिणाम होत ते आणि जेव्हा आपल्याला झोपायचा टाइम असताना आपल्याला ते तसंच करायला पाहिजे की झोपाच्या टायमाला फळ तुम्ही फोनला कधीच हात नाही लावायचा.
होय अगदी बरोबर. कारण की बघ आपण झोपण्या आधी जर फोन बघितलेला असतो ना तर मग आपली जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा आपल्याला झोप पण लागत नाही आणि डोळ्यांमधन सारखं सारखं पाणी गळायला येत मग काही वेळेस तर आपल्याला असं वाटतं की अजून थोडा वेळ आपण मोबाईल बघू. मग त्या विचारात आपण अजून म्हणजे मोबाईल बघायला लागून जातो. आणि मग आपली ती झोपही होत नाही. आणि मग सकाळी उठायला मग अजून थोडं उशीर होतो मग उशीर जर झालं तर मग पुढचे जे काम आहेत पुढचे जे काम आहेत मग त्यात माणसाचं ना आपलं म्हणजे मनच लागत नाही.
बरोबर आहे मन नाही लागत आणि शाळेत काय शिकवत ते ते सर मॅडम ते आपल्या डोक्यात जाणारच नाही कि आपली झोपच नाही सगळ टाइम आपल्याला असं वाटत तरी आता आपण आपला झोप झोपायला हवं आपल्याला झोपायला हवं ते तेच ना की तुम्ही पूर्ण दिवस तुमचा फ्रेश नसतो कि आपण आसा होतो किती आळस येतो आपल्याला की आपली झोप नाही ना झाली मग आपण फ्रेशच नसतो तर तसं त्या काळात तुम्हाला आपल्याला ना ती झोप घ्यायची तर खूप गरजेचं की आपली झोप पूर्ण करा लोक असे त ना की दहा मिनिटं आपण फोन बघूया पंधरा मिनिटं बघूया या वीस मिनिटं असं करता करता ते एक तास होऊन जातो दोन तास होऊन जातो आणि आजकालची जी आई अस असते ती पण काय करते ती आपल्या मुलांना लवकर झोपायला घालते आणि ती फोन घेऊन बसते. त्याला ती त ती विचार करते ना की चल दहा मिनिटा मी फोन बघते. अ वीस मिनिटात ती त्या हहा वीस मिनिटात कुठं ते एक तास होऊन जात त दोन तास होऊन जातो आणि ती ती लवकर नाही झोपली उशिरा झोपली मग ती सकाळी लवकर उठत नाही. कधी कधी कधी कधी ते आईच्या मुळा पण ते मुलं आहेत ना खूप उशरा होतात त्यांला शाळला जायचं. शाळा जायला तर तेच आहे की तुम्ही आपलं सगळं काय तुम्ही ना हे सगळं हे सगळं अ झा अ मला तर असंच वाटतं की सगळं काही सगळ्याचे मागणा एकच हे फोनच आहे तुम्ही काय मुलांचे हो आजारपणी घेऊया आजकाल मु मुलांला खूप आजार येतेय. कारण ती आपल्या शरीरांचा लक्ष देत नाहीये. ते असंच मला वाटतं की सगळ्यांचा मागे एकच आहे की तो फोनच आहे.
फोनमुळे तर म्हणजे इतकं झालेलं उम्म फोन हा मान मानवाने तयार केलेला प्रोडक्ट आहे पण त्यांनी माणसांवर एवढं कब्जा केलेला आहे ना कि त्याशिवाय माणसांना दूसरी गोष्ट करण्या म्हणजे दुसरा काही सूच तं नाही क बघ आ आता जर आपण कुठे जायला पण निघालो ना तर सगळ्यात आधी आपण आपलं सामान तर नाही घेणार पण सर्वा पहिला आपण फोन घेऊ बरोबर. आप आ आता जर बघा आपण कसं पण ट्रेन पकडायची असेल किंवा बस पकडायची असेल तर आपण जर समजा बॅग आपल्या हातात न सुटली तर आपण एवढे हे नाही करू पण जर आपल्या हातातनं जर फोन सुटला तर आपण पहिले ज्यांनी आपल्याला धक्का लावला आपण त्यावर चिडू का रे तुला दिसत नाही का मला धक्का लावला माझा फोन पडला बरोबर पण जेव्हा आपली बॅग पडेल आपण तेव्हा काही ज रिएक्ट करत नाही म्हणजे फोन आपल्यासाठी एवढं महत्त्वाचा तेच ना हो. आणि त्या फोन मुळे तर मग समजा आता आपण तुम्ही आता मग अशीच बोलले का पण रा रात्री लवकर झोपत नाही तर दिवसा लवकर उ ठत नाही बरोबर तर दुपारची बी जॉब आप पल्याला पहिले सगळ्यांना सवय होती की आपण दुपारी जर काम नसेल तर थोडं दहा पंधरा मिनिट झालं या एक तास झाला आपण झोप घ्यायचो पण आता तसं नाही आता आपल्याकडे जर काम नसेल तर आपण काय म्हणतो चल जाऊ दे आपण पाच दहा मिनिट आपण फोन बघूयात मग दुसरं काम असेल तर ते करूया पण ते पाच दहा मिनिट फोन बघता बघ तर आपला कुठे एक च या दीड तास चालला जातो ते आपल्याला कळत
माय कदस नाय आजकाल खूप ते प्लॅटफॉर्म आलेत की तुम्ही अ ऑनलाईन ते आजकाल टी व्ही पण ऑनलाईन झाले ती आजकाल स वेब सिरीज येतात ते ते लोकांना ना असं वाटतं ना लो कितीतरी लोक ही असतात ते काय करतात ती रात्री-रात्री ते वेब सिरीज बघत राहतात.
हो बरोबर त्यांच्या म्हणजे त्यां रात्र-रात्र बघून त्यांना दिवसा मंग सकाळी‌ पण जाऊ दे आपण ऑफिसला जायच चला मु लहान मुलांची गोष् टी वेगळी त्यांना आपण जबरदस्ती पाठवून देऊ शाळेत पण मो ठे व्यक्तींच्या तंत्रास नाही तेय मंग ते स्वतःवर जाऊ द्या. आपण रात्रभर पिक्चर बघितलाय वेब सिरीज बघितली तर जाऊ द्या आज ऑफिसला जायचे नाही सरांना सांगून देऊ का सर मला बरं नाहीय त्याने पण सर थोडं बघायला येणार आहे घरी यांचं खरंच ब बरं नाय का आणि आप आत्ता म्हणजे मोबाईल मुळे एवढं हे झालं आहे ना. तर आळशी पणा खूप आलेला आहे मानवामध्ये.
हो बरोबर आहे. बरोबर आहे. आजकाल लोकं झोप नाही घेत. आणि आपल्या शरीराचा ते ठेवत नाही ध्यान नाही ठेवत. लक्ष नाही ठेवत हे सगळ काही ते फोनवरच फोनमुळेच आहे. लोकांनी आपल्याला आपल्या शरीराचं ते ध्यान लक्ष द्यायला हवं. की आपली झोप झोप झायला पाहिजेत पूर्णच सगळे डॉक्टर पण म्हणतात. की तुम्हाला आठ तासाची जो झोप तुम्हाला आवश्य आवश्यक आहे. कि तुम्ही आपली काही करा पण तुम्ही आपली आठ तासाची तुम्ही झोप घेऊन घ्या हो.
जर समजा आपण आपण समजा. ट्रॅव्हल्स करतोय या जर समजा काही आपल्याला झोब घेण्यात अडथळा आहे ते ती तेव्हाची गोष्ट वेगळी पण जर आपण घरीच असून सुद्धा जर पूर्ण आठ तास जर झोप घेत- नसेल तर मग त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. कारण की ज बघा. आपण जर झोप व्यवस्थित घेतली नाही तर मग दिवसा आपल्याला डोळे बंद होतील. म्हणजे दिवसा मधून मधून आपल्याला डुलकी येते झोप येत राहते बरोबर. आणि जर आपण कोणतं काम करत असू तर त्या काम मधे आपल्याला मन लागत म ते कामही व्यवस्तीत होत नाही. मग जर समजा आपण ऑफिसात असेल तर आपलं काम व्यवस्थित होणार नाही. तर आपले जे सिनियर आपल्याला बोलतील का तुमच्या कामात व्यवस्थित लक्ष नाही. तुम्ही उद्या पासून म्हणजे वेळेवर या किंवा व्यवस्थ
काम करा. बरोबर आहे. बरोबर आहे. हे सगळं काय आपले ते फ्युचरलाच ते सगळं परिणाम होतं. मुलं पण लहान मुलंस जे असत- ते शाळेत जाऊन झोपतात ते टीचर काय? शिकवते त्यांच्या डोक्यात काय? जातच नाही मग जेव्हा हो जेव्हा त्यां जेव्हा त्यांची- परीक्षा येत काही त्यांच होतं त्यांना काही लक्षातच नाही राहत. की आम्हाला आम्ही ते काही आम्हाला आठवतच नाहीये की आम्ही काय शिकल ते काय नाही. त्यांचं लक्षच नसतं क्लासमध्ये. कारण की त्यांची झोप नसते ते कु कोण कोणीत असं असतं की जा ते जांभळ्या घेत बसतात. शाळेत. जे दुसरे मुलं असतात त्यांना पण ते बघून बघून पण ते त्यांना पण तसं होतो. मी कितीतरी अशी मुलं बघितली आहेत. ना की जे रात्री झोपत नाही लवकर लवकर झोपत नाही सकाळी लवकर उठतात. ते आणि शाळेत जात म्हणजे त्यांचा पूर्ण दिवस तसेच करत राहतात. त्यांना बघून बघून. पण दुसऱ्यांना पण तसच होतं की आता आपल्याला पण झोपायला हवं.
आणि बघा एक जणाला जर झोप येताना बघितलं ना तर मग ते ऑटोमॅटिकली असं माइंडमध्ये येतच. का याला झोप येत चल आपण बी थोडं झोप घेऊ या. पण ते समजत ना य कसं काय? होत हे तर समजत नाही पण ऑटोमॅटिकली पण असं वाटत की थोडं झोप घ्यायला पाहिजे.
बरोबर आहे. चा तुमचे संघ बोलून खूप चांगलं वाटलं.
ठीक आहे मला पण बरच काही माहिती पडलं झोपेबद्दल केव्हा कोणत्या वेळेस केव्हा किती टाईम झोप घ्यायची ठीक आहे बोलूयात आपण नमस्कार.